हो कसं काय लागत काय माहिती?
ह हा हा हा
चांगली गं हा गं मला कळलं कि मधुराला उद्या म्हणजे आम्हाला तर सपना ताईनी नाही सांगितलं कोणीच नाही सांगितलं
कशाचं
की मधुराला पाहुणे येणार आहे आणि नंदिनी बोलता बोलता म्हणली बरं का पण तिच कोण हम्म म सकाळी नंबरच कट झाला.
अच्छा.
हम्म ते काय झालं काय माहित ते संजय दादाचा फोन नाही का आला स काळी तेव्हा तो तेव्हा तो म्हणे मला तुल काय माहिती आहे का? मी म्हटलं कसं हो तो म्हणे मधुराला पाहायला पाहूणे येणार आहे.
हा
मी म्हटलं हो का मला माहिती नाही म्हटलं. उद्या जाणार आहे म्हणे सगळे ते आकोल्याचे तिथं बारशी टाकळी गाव आहे ना तिथे म्हणे मुलगा आ शेती वगैरे आहे म्हणे त्याची आणि तो महानगरपालिकेत आहेत म्हणे.
हा का म्हणजे सांगत पण नाहीत गड्या असं का बरं कर तात बरं म सांगायला पाहिजेत ना त्यांनी.
हा आ नाही ते पाहुणे येतील ना त्याला वाटलं असं आपण सुरुवातीला पाहून यायचं कसं आहे काय आहे.
बरोबर आहे.
हम्म.
हम्म. जाऊ द्या आपलं आपलं पाहायचं आता काय करायचा आहे दुसऱ्यांचा आपल्याला.
हम्म नाही पाहायला जात तीथे घर वगैरे पाहते मुलगा पाहायला पाहायला येईल म पसंती झाल्यावरच ते त्याला वाट लं असेल काय पहिले पाासूनच सांगायचं.
सांगायचं हो, म्हणजे कसं स्वप्न आ आणि त्या मावशीनां पण माहिती नाही का, या गोष्टी मग?
काय माहिती तिचा तो कॉलच नाही आला ओ, मला ती कॉल करून सांगते पण मला.
हो.
हं.
हम्म.
आणि मामा म्हणले म्हणे मामा परभणीला गेलेत ना मामा म्हणले म्हणे दादा आता काल होते आज आज गेले ना पुन्हा परभणीला. दादाला तिथे कॉल आला म्हणे तर त्या मुलाचा आजोबा आणि समजा हिचे आजोबा दोघं चांगले पक्के मित्र आहेत. त्या मुलाचा मुलाचा आजोबा
मस्त बरं झालं मग.
हा मग पान मग काय तर.
अं म्हणजे आपले दादा आणि ते बाबा का?
हा त्याच्या नवरदेवचे आजोबा.
हम्म मस्त, बरं आहे ना मग? अं हा.
होवा.
बाकी? करावं लागेल मग, चला यांच्या लग्नाची प्लॅनिंग.
हो त्यांचं असलं, तर दिवाळी झाल्यानंतर करतच असते.
हो मग काय आता, ठरलं तर.
आता तर आता तर महूर्तच नाहीये. हा, जर केला तर साखरपुडा हा केला तर साखरपुडा करतील मध्ये.
बरोबर आहे हो हो.
हम्म.
अं. तेचं का? तर जेव्हा बोलवलं तेव्हा जायचं, जेव्हा नाही बोलवलं तर नाही जायचं नाही का?
तसंच आपलं काय?
नाही बोलावलं तर नाही राहायचं.
हां.
हम्म, त्यावेळी तर चला बाकी? जेवण वगैरे झाली तुमचे?
हो जेवणं झाले.
हा कसं झालतं मग पिऊचा बडडे कसा केला होता?
पिऊचा बड्डे बापरे, पिऊचा बड्डे खूप मस्त झालता. तिला गिफ्टच एवढे आले. पियूचे गिफ्ट फ्टचं एवढे आले तिला
हा हा ते काही नाही तेच पॅक करून ठेवून द्यायचे आणि मग तेच रिटर्न द्यायचे.
हा नाही ग तिला मोठे मोठे गिफ्ट आले होते, कारण की अ म्हणजे कसं? तिच्या मामाची ती लाडकी. खूप लाडकी मामाच्या इकडची. इकडची लाडकी, तिकडची लाडकीे चांगलेच गिफ्ट आले. तिच्या आतूची लाडाची.
त्यांनी पण टेबल दिला ना वाटत, स्टडी टेबल?
हा हा तिच्या मामांनी स्टडी टेबल दिला, आतूच्या मिस्टरांनी.
हो
तिच्या एका मामाने ते व्हायोलिन दिलं एका मामाने चांदीचा गोप वगैरे कपाट खूप दिला बाई. भरपूर सामान दिला त्यांनी. खूप लाड करतात. माझी माझी बहीण आली होती ना माझी बहीण माझी बहीण होती ना बड्डे ला माझी बहीण म्हणे कि तीच लाड करतात म्हणे पोरीचं.
हो, जास्तच आहे बाई तिचं. म्हणजे दोन्हीकडून तिचे लाड हायच?
हा आभी तर म्हणत होता. मला असं वाटत होयत म्हणे, माझ्या पोरीचं लग्नच हाय का?
हो, एवढं सगळं हा.
एवढं सगळं
हम्म, मस्त झालता पण बड्डे नाही का?
हा खूप मस्त झालता.
जाऊ द्या, आपल्या आपल्या परिने आपण करायचं.
हा नाही ग खूपच सांगतात, बड्डे मध्ये सगळ्या पाहुण्यांना हेक ठेवल होत आम्ही.
हम्म, पावभाजी वगैरे दिलती ना वाटतं.
ची हा पावभाजी ठेवली होती आणि घरच्या पाहुण्यांन बिर्याणी केली, म्हणजे बिर्याणी ऑर्डर दिलं होतं.
अच्छा हा.
हा, खूप मोठा मज मोठाही म्हणता नाही येत आणि छोटाही म्हणता नाही येत.
छोटा हाय म्हणताना, याचा मस्त झालता.
हा, आणखी चांगला आपल्या आपल्या घरच्या पाहुण्यातच केलेला.
हो मग कायतर दुसऱ्यांना खाऊ घालायपेक्षा म आपल्या आपल्या पाहुण्यांनाच हे करायचं.
तिचा पहिला बड्डे हाय ना, म्हणजे झालाच नव्हता. तिचे पप्पापण नव्हते.
हो.
बाहेरगावी गेलेला होता आणि तीपण माहेरातच होती. मग दुसरा बड्डे चांगला केला मग.
चांगला केला हो, मग कायतर. आता काही नाही आता तीस दुसरा बड्डे घरीच करायचा, आता कोणालाच नाही बोलवायचं.
हो ना, नाही ग म्हणतो, पण आपलं ते होतेच ना पाहुणे आपले आपले म्हणतोच या. काही नाही तिच्या आईला- तिच्या वाईला आन प्पपाला बोलवून घेऊन हॉटेलमध्ये चला जाऊ.
आ मग काय तथच करायचा. घरच्या घ म्हणजे आप आपापले आपापले बस होतात. कारण की मग दुसऱ्यांना कित्येक वेळा बोलवायचं नाही का?
हो ना, हो ना.
पहिल्या बड्डेला बोलवतो आपण.
हो ना.
हम्म, तिचा पहिला नाही झालं झाला म्हणून दुसऱ्या बड्डेला बोलवलं.
हो ना.
हम्म, तेच ना. आजून बाकी काय म्हणता मग?
बाकी काय नाय.
काय केलं होतं जेवायला तुम्ही?
शेवग्याच्या शेंगा
अं अच्छा.
हो.
चांगल्या होत्या शेवगाच्या शेंगा. महाग किती झालाय भाजीपाला, बापरे बापरे बापरे. खूप महाग झालाय हम्म. खूपच महाग झालाय भाजीपाला.
हो ना.
तेच ना. आता मी पण काल गेले होते ना भाजीपाला आणायला, इतका महाग शेवगाच्या शेंगा विचारल्या तीस रुपये पावशर, टमाटे विचारले पन्नास रुपये पावशर. टमाटे आता तरी स्वस्त झालेय पण मध्ये मध्ये तर इतके महाग होते की बस साठ सत्तर ऐंशी रुपये किलो होते.
किलो होते हो ना.
अशेने टमाटे पण खाऊ नाही वाटत काहीच नाही खाऊं वाटत.
हो ना.
हम्म.
हम्म.
. बाकी काय करतं म?
काही नाही आता झालं आता परभणीला जाऊन येऊ. अ ते कोमलची सांजीचा कार्यक्रम ठवणार होते कधी म्हणतात करायचा नाही कधी म्हणतात करायचा म्हणतात.
आ
मग अमृतांंते करू किंवा नाही करू आपण आपल्या तयारीत चाल जाऊ
बरोबर आहे हो.
हम्म तिथे गेल्यानंतर कोणतं गिफ्ट द्यायचं तिला मग?
पाहता येतं बरोबर हो.
पण आपल्या तयारीत गेलो म्हणजे झालं.
पण काय सांगताना नाहीेत आता समजा ती त्या दिवशी म्हणजे सपोज त्याच वेळेस झाली म्हणजे बाळ वगैरे झालं तर नव्वा महिने लागतो ना तिला कारण काही काहीना नवव्या महिन्यातच चालू होतात ना होतात ना मुलीक्र.
हा काय माहिती अजून तर वेळ आहे. आंगी आ पुन्हा विचारून पाहू.
तिला आता दहाव दहा तारखेला लागणार आहे ना वाटतं? आजच लागला नव्वा महिना.
हो लागला तिला. काय माहित जर बाळ झालं तर मग बाळलाच घेऊन जावं लागेल मग.
बाळालाच घेऊन जावं लागेल हो. बापरे! बाळाला कायच घेऊन जाणार हो?
मग काय मी काही नाही त कीट घेऊन जाणार छोट्या बाळाांची.
हो मग काय त्यांनी कुठे काय दिलं होत पीहूला.
नाही ते त्यांचं लग्न नेमकंच झालं होतं वाटते.
त्यांचं म्हणजे त्यांच्या घरच्यांनी पण नव्हतं दिलं ना.
नाही ते कोणाला पण बोलवलंच नाही ना ग त्यांना.
आता बोलवा थोडी लागतं कुठे कधी भेटलं की देऊन टाक ता सपणा मावशीनीना थोडी बोलवलं होत आपण तरी दिलाच ना तो सोन्याचा गणपती.
हो
मग
नाही त्यांनी
नाही किट देयायची आपली साारी हिमालयाची वगैरे घेऊन.
नाही ते कसं आपण जर त्यावेेळे तिथे गेलो तर मग आपल्याला चांगलं नाही वाटणार सगळे जण काही ना काही देतील ना.
हो मग काय तेच ना काही ना काही काही ना काही देतीलच. पण ते सोन्याचा नका दिवस हा.
नाही का हिमालयाची कीट देऊन टाकेल.
हा आणि ते टीशर्ट आहेत ना वाटतं आपल्याकडे ते टीशर्ट घेऊन जायचं एखादा जोड
हा बाळाचे कपडे छोट्या.
बाळाचे कप पडे आहेत तर छोटे वाले आपल्याकडे.
आहे आहे.
हम्म ते घेऊन जायचे मग काय आता.
हो ना.
हम्म तेवढंच मग चांगलं पण वाटतं आणि अ हे पण होतं मग.
हो.
हम्म.
ह ह.
का म्हणता मंग बाकी काय चाललंय?
बाकी मजेत आहे सगळं.
हा. हम्म.
हम्म आता बघूत काय होते तर.
हो. हम्म तुम्ही जाना अंदुरही जाणार आहे का काय मग?
नाही तिकडून का बघूत आता कसं कार्यक्रम ठरतात. कारण की प्रियाचे पेपर नाही ना संपत्त त्या पिरियडला.
अच्छा.
तिच्या जॉबच तर पाहणार आहे ती. जॉब पाहायचा आहे ना तिला.
हम्म.
हम्म हम्म.
मग काय तर? आता पाऊत ना.
हा.
हम्म आज पेमेंट आज येतं का उद्या येतं काय माहिती.
काय माहिती काय आपल्याला एवढं काही माहितीच नाही.
अकाउंट वर यायला पाहिजे होते पण आतापर्यंत आले नाही अजून अकाउंट वर. नाही तर हम्म नाही तर मग आ